हॅलो.
हा बोल का. हॅलो.
का बोलो हॅलो.
कुठे हाय.
तेच आहे छत्र संभाजीनगरला हॅलो.
काय करतो रे काय करतोय म्हणली का. काय करतय म्हटलं तिथं.
काही नाही अभ्यास चालू आहे. काय नाय पोलीस बरती ना पोलीस भरतीच. हा.
हो का.
ह हो झालं आता एवढ्यात.
हा का? अ कुठ लावलेले क्लास?
ये क्लास इथेच टिव्हीसेंटरला कमांडो ला
हा का
हा.
आता बाहेर हे का तु?
नाही नाही, आता घरी आहे.
ते रूमवरती
हो.
अच्छा आता कुे जायंचे, आपलं चाललाय
हो, आता लॅब ला जात अभ्यासाला.
अच्छा! लॅब ला कुठं लावलेलं आहे?
इथेच टीव्ही सेंटरला, एम टी रोडवर
तु गावाकडे होता ना रे?
हो, आता आलो ना.
किती दिवस झाले?
आताच आलो, कालच आलो.
काल आला का?
हा, दहा दिवस होतो दादा आपण गावाकडे.
अच्छा माग तुला कॉल केले होते, कॉलचून सरनी गेले
अरे कामात होतो मी गावाकडे सध्या, घरी नव्हतो मी गावाकडे बी घरी नव्हतो. काम करल मी तिकडे कन्नडला, किशोरला
किशोरला गेला होता का, किशोर ला कशाला रे?
तिथेच राहतो मी
म्हणजे तु तर इथं राहतो ना, खेळाला तुमचं घरं ये वाटतं.
हा पण, तिकडे पण ये ना.
अच्छा! तिकड पण हे का?
हा, तिकडेच राहतो मी जास्त करून
अच्छा पेशवर साईडला राहतो, जास्तकरून पेशवरच्या घरी.
हो.
हम्! हम्म, बाकी काय चालू ये अजून?
बाकी काही नाही, बस अभ्यास, बाकी काही नाही.
माग तब्येत बरी नव्हती वाटत तुझी?
हो, आजारी पडलो मी
सर्दी खोकला
हा, तेवढच काही
अच्छा!
हम्म!
बाकी काय चालूये? फूड पॉइझन झालं होत का? कुठ चेक केल म, घाटीत?
हो, घाटीत गेलो होतो.
घाटीत गेला होता का?
हम्म! तिथं काही नाही, एक दिवस थांबलो चेकअप केल, आणि दिलं सोडून.
म्हणजे, ट्रीटमेंट नाही घेतली?
केले ट्रीटमेंट.
आता बरं वाटतंय का?
हा, आता बर आहे, भरती होती एक दिवस
अरे मग, एक काम करायचं ना भावा, बरं होईपर्यंत कशाला गेला म? डायरेक्ट
आता कती दिवस झाले त्या गोष्टीला, दहा पंधरा दिवस झाली, त्याच्यामध्ये गेलतो मी गावाकंड.
गेला होता का?
आणि म्हणजे गेलतो मी आ सुट्ट्यासाठी
हम हम
आणि तिकडे फिरलो माझजे केली परत यायचं म्हटल्यावर हां परत यायचं म्हटल्यावरी आजार झाला मगज दखव दिसथांबलू
अच्छा
हम्
बाकी अजून काय चालेल
बाकी काही नाही बस हां बरी त्यांची तब्येत
की भरती वगैरे टाय नाही केला का मग
आता भरचूण फमागदऊोेत भरला
भरला पम
होवाग नरता
हा का बरंय राव मग.
ह तत तयारीचाली आहे सप्टंबर लाईय पेपर सप्टेंबरला आहे ना
सप्टे सप्टेंबर ला आहे का
हां
अच्छा
अजून
अजून काही नाही रे म्हटलं लावण कुठेही काय काय करतोय काही नाही कुठे गेलोग फिरालागैरे कुठ बाहेर
हा मग गावाकडे उतर गेलोतो शिर्डीला
हूं!
गावाकड होतो, तवा गेलो होतो हा.
हा. तिकड गेलो. फिरलो घरच्यासोबत, तिकडून ते देवगावला गेलो.
देववाला होतो ना.
हां!
पाऊस वगैरे तिकडे चालु असेल.
हा म्हणजे चालू होता थोडाफार. हा म्हणजे दिवभर होत वातावरण ढगाच.
तिकडं पण का इकड, तिकड गावाकड पाऊस वगैर.
हा इकडं पडला. मग नंतर काही नाही. करड होत सगळं.
अच्छा.
एक एक दिवस आफाट पाऊस पडला मंग काही नाही.
हा ये इकडत पाऊसच नाही रे आता चार, पाच, दिवस झा
तेच न. कुठे नाहीत जात. चार पाच दिवस पाऊस. जितका पाडायचा, तितका पडून गेला त्या दिवशी. त्या दिवशी आमी गेलो फिरायला, आणि त्याचं दिवशी पावसांन परेशान केलं.
पाच एक दिवस झाली इकडे काहीचं पाऊस नाही
हा ना त्या दिवशी लई एवढं घाण केलं न त्यानं.
फिरायच पूर्ण सीन बिगडला असेन.
हा ना! दर्शनाला जायचंय त पाऊस, जेवायला जायचंय त पाऊस, गाडीतच चांगल होतो आमी त.
ह
कधी जायचा, कधी यायचा, एक त येत बी नवता जात बी नव्हता.
पावसान प्लॅन फ्लॉप केलता मग.
हा म्हणजे बरा फ्लॉप केलाता त्यांन. पण आम्ही केलीच मजा. भिजत भिजत.
हा. ते फोटोग्राफर नाही आला कसा.
नाही रे फोटोग्राफर कशाला, एवढे कुठं पैसे हे कोणाकड.
मगज्ञकाय चांगलं. फिरायला यायचं अंडाना.
अरे आयफोन होता मित्राचा त्यफोन नेला होता आण फोटोग्राफर मीचं होतो मग दुसरं काय.
अरे हा का चांगले फोटो काढ तू एडिट भारी करतो रे फोटो.
हां मग आता शिकलो युटूबवर पाहूनपाहून. अन काय दोन, तीन, चाट जी पी टी, वर पाहिले हे टूल
हा ना. तो ते मी मागत होत. ते डीपीला फोटो बघितला होत बघ. ते श्याम राजपूत ते फ्लॅग बिगमाग कस कायरी.
अरे म तू विचार करायच होता ना. असं मोटिव्शनल ठेवायच होत काहीतरी. तर मग चर्च केलं मग त बधलं तेवढ भारी
हा
तू सारखे खूप जण निमेसचल मला कस बनवला कस बनवला
हा ना मी बणत गलोत
आणि आत ते बनवता येत रे, रण ते काय मला सांगता नाही येणार ते, मला बनवता येते आता.
अच्छा. बनवता येत पण सांगता नाही येत.
हा सांगतो कस नेमक?
हा बरोबरे. ते मोबाईलमध्ये त्याच्या जे का फंक्शन वगैरे वेगळ वेगळ. हा हा.
आणि त्यन सांगितलं मुलांना अरे गुगलवरून प्रॉम, डाउनलोड करायचे असतात. ते आपलं मंग जो नॉर्मल फोटो अस तो तो चॅटजीपीटीवर अपडेट करायचा. म्हणजे टाकून द्यायचा. नंतर खाली प्रॉम टाकायच. मग तो जसा प्रॉम टेका. त्यासारख आपला फोटो एडीट करून देतो. सेम टू सेम.
हा, ह.
ह ते मुलांना सांगलं का प्रॉम डाउनोड करा प्रॉमणऊन का तेच मी दे त्यांना आता कं सांगतो
हा ते ते पण नकलो जर जम पुढ
हम्म गावाकडे गेल तर शेती गेलती म
ह ह का
हम्म आम्ही शेतात काम केलं ना शेत नाही का
काय लावाव लागा
टमाटिक
टमट्या लावले का
हा
ते च कुठ नाही राहतात
हा बनाते कायम काका मामा न अभिमानसे
हा हा म्हणजे मग तुला यावेेळेस सगळं लहानपुढची असत तर म्हटलं होकतों लवून काम लावून असं
आरामशीरले
काय काय प्रोश् घेतली त्या म्हनी
टमटे साडी खा
हा तेि पणनी वगैरे आ करला असेल ते
नाहीी आ टमाटे लावले फक्त
अच्छा तू बघते ते रोप लावला का
हा बाकी मग पाहिलं फक्त ते बी काही नाही आता घडी घडी जाईन तर शिकून घेणार अजून
अच्छा म्हणजे अगदी दन तीन वेळेस गेला तर मग पेणे परतट क
हा अजून झालं नाही ना चाल ना टाट लाव ना किती मोट श आचं
अच्छा कि ते करे
म्हणजे आमचं थोडं कमी आहे पण काकाचंळून अस जास्तच ना तीन काका आहेत मला
हा तिनदा आहे ना शेती किती मग तुम्हाला म्हणजे सगळे मिळून दहा पंधरा वीस किती
हां सात सात एककर
स ब कर
हम्
भरपूर आहे म वगंध उत्पन्न होत असेल ररी झाडं वगैरे लावली क बंद बंदर आहे वरती वगैरे आंब्याच्या
हा लावलेले ना हा लावलेले ना बंधाऱ्यावर झाड
सामाज दे
हा लावलेले याचे जामाचे लावले आंब्याचे लावले चिकूस लावले
हा का त्यावेळेस लावायच असते मग यावेेळेस लावायची असते झाडं वगैरे आता
मो मोठ
शिवसेना मग वाढ होली
हा बोल ना
अरे म्हटलं ह्या वेळेस लावायचे असत म्हटलं झाड वगैरे
झाड तर चालूच य ते
लावायचं चालू का
हा चालू ना हा म्हण झाले नाही रे म्हणजे माग जेवष लावले हो ते आ वर्ष लावायचे पणा
हा तेीच मग ह्यावशी लावली
हा ते आता काका लावून घेतील ते मालिकडे यावं लागलं ट्युशन साठी
हा हा तोू बरोबर आहे आप दुपत बर तिकडे येतच
हा ना ते घाटीले दिवस चाले गेले
हा काटल बण
नाही म्हणज तथं डिटव्हत प मग घरी आरा लाग त्या निळळा देई खाय घरच्या निऊ देल निवळ्या संपर्यंत
हा टॅबलेट ते आव
हा ना घाटीत कशी घाटीत गर्दी बी खबर ति ना
फ्री झाला असेल मग तू दाकवलं
हां मग आता
ते चांगलं चेक करून घेणं पडतं ते ओडर ते कोण प्रत्येक दुख् जवघडाच
खरंच रे दुःख नाही याच नाही बणाला
आहे ना
दुखण्यामुळं छोटं दुःख नसलं काममुळे डाढ होऊन जाते आपल्यामध्येध्येच
हम् पुढची प्रोसेस होत नाहीगैरे कंवा परत आंब्यासच ते होत नाही परत आंब्या हो
तेच ना अरे अभ्यासात घ्या पडलं का मग पुन्हा अभ्यास सुरु करायला अस जिवारत गॅप पाडेयल्या लक अभ्यासात दुखण्यामुळं
ते वाळू साईड ला याय लागतो गे हो त तिकडं तिकडं बण जातो म्हणत तो फिरायला बरोबर वेळेस तिकड पण गार्डन वगैरे आहे
हो मीराणीला जातो सगळीकडे कधी या ग्राउंडवर कधी त्या ग्राउंडवर
ह ह
हो आता सुरू केली म प्रॅक्टिस पुन्हा
बरर चाले
साले ना